हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो -हा काय कशी? कशी आहेस
मी मस्त तू-अ तुम्ही कशा आहात.
मी प -मी पण मस्त मग जेवण झालं.
हो आत्ताच जेवले-आज उपवास ना मंगळवार मग जेवले आज लवकर.
हा बरोबर बरोबर मग काय करता आता काय करता आता
आता बाहेर बसल.
हॅलो.
हॅलो? म्हणते हॅलो हॅलो.
हो. नाही. हॅलो?
हॅलो.